हॅलो, हा बोल की, काय नाही बसलोय. निवांत.
होय. बरं काय नाही तेच म्हनलं विचाराव जरा काय चाललंय काय नाही तुझे. हा बर ऐक की जॉब वगैरे करणार आहेस का म्हणजे इंटरेस्टड आहेे आहे का तुला जॉब करण्यामध्ये काय?
कुठे पण कुठे आहे ते नोकरी करण्यासाठी आपल्याला.
कम्प्युटर संदर्भात आहे त्यांचं, हा डाटा एंट्रीच काम आहे त्यांच्या तर तुला जमेल का एक सुरुवातीला एक दहा हजार पगार देतील दहा ते टायमिंग आहे त्याचं सुट्टी असेल हा. तर टायपिंग वगैरे झाले ना तुझं, मग म्हणल तुला विचारवं. ह. मी त्यांना तुझा नंबर देते, तेचा फोन वगैरे येऊन त्यांना रिझ्यूम वगैरे पाठव तुझा सगळा केलेला, किंवा विज त्यांना एकदा विज भेट देऊन ये म्हणजे कस. काय आहे काय नाही कामाचं स्वरूप उलट तुला कळेल. त्या ठिकाणी हा अजून काय अडचण असेल तर मग तू त्यांना विचार त्या ठिकाणी गेल्यावरती. चालेल ना हा तेच म्हनल तुला सांगाव मग काय अडचण नसेल तर, मग त्यांनला सांग मग वेळचा, ठेवू मग.